हा हॅलो.
हा बोल. लागला तुझ्या इथून?
हा. ओके.
ह. व्यस्तच दाखवत होता. हा?
तुमचं नावं तर पल्लवी आलये इथं.
मी पल्लवीच आहे.
हाव काय? करानीच आहे काय?
पल्लवीच आहे ना.
हा ओके. हम्.
काही.
अं?
झालं चहापाणी?
हा. झालं चहापाणी. आता तर नाश्त्याची वेळ आली आमच्या घरी.
ह हा ह.
नाश्ता
हा. सांगते हम्. आणि तरी चक्कर नाही एवढ्यात. तिकडे अंबिका देवीला जाते ना? तू गावामधे तर ये आधी.
हम्म. येत नाही आता. तुमचं झालं का चहा पाणी?
हो.
हा ओके.
हम्म.
किती झाले तुमचे कॉल?
एकवीस.
हा. लई झाले मग.
तुजी.
माझे काय पाच झाले वाटते, कायच मी करून राहील काल निकिता काकुनी केले फक्त.
नाही वो आनंदी तुमानी पाच कॉल नाही जास्त झाले.
नाही नाही.
काल मीच बोलली ना म्हणे कोणासोबत तोनुसोबत अधिक लावला.
हा तोनसोबतच फक्त दोन तीन झाले म निकिता काकू सोबत.
हां ग, निकिता काकू किती झाले?
निकिता काकू मी एकच केल त्या काकून दोन केले. म तेसरी काम पण असणार तेव्हा के, स्वयंपाक करायला लागत म्हणा नाहीत राहुदे म.
हम.
हम्, आता हा एकवीस बावीसावा आहे हास म.
हा का हून
आताच बोलली मी त्या ताईसोबत.
हा काय कोणाला आलता?
सहा कॉल केले चालत एका विकेले सहा.
हाव काय.
हो आत्ताच मी एका म्हणजे ते ग्रुपची ती मेन आहे तरी सर्व माहितीये. सोंदड्याच्या आहेत त्या. त्यांनले विचारलं तर म्हणा तसं काहीच नाही म्हन एका व्यक्तीला सहा कॉल. हम्म, आता मी पाच कॉल के मलाच काय माहिती अधिक लावल एक कॉल त्या भैययाच्या बायकोले, त्या भैयाचे नाही ना लग्नाचे.
हाव, ते ऐकून राहिल्या का.
हम्म.
तई ऐकून रहिल्या का म्हटल काय?
हा आहे त्यांचं त्यांनी त मागे प्रश्नही सोडवलं ते. म्हणजे ते आईचं आहे वाटते ते, त्यांचं नाही ते आईच आहे ते.
हाव काय, तेच तर म्हटलं असल. हम् ते आम्ही सोडवल तेना प्रश्न.
हाव ना, तुझं तिझ रेकॉर्डिंग आहे ना सोडवलता प्रियान.
हाव.
हम, ते माझं मंडपच बंद पडलं होतं, अळदी कमी झालती का नायगो. सोडवून म ते बंदच पडलं मग काय झालंच नाही सुरू.
हाव.
हा. ये ते मदर वीस कॉल आलते ती केलती का म तू.
नाहीई, कधी?
नाही काय, आता आलते नाते वीस कॉल.
हाव का नाही तो ग्रुप टाकून दिला तर अर्जुन.
फक्त दहा मिनिट बोला असच होत सेम, वर बोला. कोणत्या कार्यक्रमावर बोला.
हाव का, त्याच्यावर भेटले का म.
त्याच्यावर आता, आले बाई पण पूर्ण नाहीत आले. पेमेंट दाखवून राहिला मना, पण अर्द.
हाव काय, तुम्ही बोल केलं होत का
आता हे तीस केल्यावर तीस कॉल केल्यावर पण होतात अधिकी दहा कॉल येतात म.
काय माहित बई, तेेत वैभवी ते वैभवी म्हणे कि काही खरं नका सांगत जाऊ म्हणे.
हा.
आणि खरं सांगत न का त्याच म्ह इन्फॉर्मेशन ते ऐक का. लोकेशन ना का सांगू धमकन टम हम्म
कोणी
ते पूर्ण ऐकतात नात ट्रॅक करत काय का हो ना.
येमीला काय
हा तेच ना म्हणून मी लावलेच ना कोणाली त्याचे आले त्याचे आले समजा मला तर राहिलं की असश कराव की समजा आता हे चाल क अ असध बोलावन कन अस दहा मनिट करा.
मंग आपला व्हाईस पाहिजे ना रेकॉर्डिंग आवाज.
हा ना पण आवाज असं काय कर करतात ते काय मी म्हटलं.
काय ते आता. काय पण बाय तर बोलतातच की नाही आणि एका कॉलमध्ये दोन कॉल चालू आहेत ना.
पैसे.
पूर्ण दहा मिनिट नाही दहा मिनिट. नाही पाच मिट
हा ओके म्हणजे एका ह्याच्यात दहा मिनिटात दोन कॉल होतात काय.
दोन कॉल करन नाही ते एवढं काय बोलतो.
तेच ना.
चालते ना मग केलं तस,
हम म्हणजे मला समजलंच नाही ते कस का.
कोणतं कस ह बाय आता हा कॉल केला की तुम्हाला. हा तर पाच मिनिट हो द्यायचे कट करायचा.
मग कोुणी तरण दहा मिनटं पाहिजे नाही.
नाही तसं काही नाही आहेता सुमन सांगितलं ते सियारन ते
हा हा.
तू बोलली का तिच्यासोबत?
नाही मी नाही बोलली बा.
ते तिलां सांगितलं ना.
हा ओके! पाच मिनिटेच केले चालता. हा ओके!
हम्.
हे म्हणतय की अकराच मिनिटं पाहिजे असन तसं.
नाही नाही तसं काहीच नाही आता आम्ही तसंचं बोलत म्हण तेच सांगिते. मनष्य
हा ओके!
हम्म,
मग धरलेले होतात का ते शिकून.
काय म्हटलं.
ते सेकन धरल्या जात काय म्हटलं मग.
हॅलो!
हा ते सेकंद धरल्या जातात का म्हटलं.
हो नाही तर काय म्हणजे आता ते पाच मिनिटच्या वर एवढं कोण ऐकून राहिल हो पाहि ना आता. पाच मिनिट झालेच ना आपले.
हव हम्म!
मग आता जावं लागलं मी कट करतो तू मी लावून पा येतो ह तू कट कर.
हा.
हाच नंबर आहे ना?
अ तुम्ही कट करा ना, मी लावला ना, कि मलाच करा लागते..
हो मी करतो थांबा.